हां येतोय आवा
हो हो येतोय-येतोय लागला
हम्म काय चाललंय
काही नाही मजेत एकदम मस्त तुम्ही? हा चला तर मग आपण आहे ना आता शहर आणि
हम्म हम्म. चालेल ना तुमचं कोणी राहत का खेड्यावर गावाकड?
गावचीचये आता फक्त इकडे शहरात आले.
हो माझं पण मांहेर गावीय गावाकडेचय.
नाही कासं खूप अजून पण खूप ओढ येते. गावाकडची जसं गावाला वातावरण तसं शहरांमध्ये कुठे काही तसं नई जे मा च्या माणसाांना जे प्रेम आहे हम् त्या सगळ्या काइ त्या शहरांमध्ये नाहीच ये पण पण आता म्हणजे अनुभव तसं काय काही त्या गोष्टी
हा नाइ खेड्यात जसं आपलेपना वाटतो माणसांबद्दल तस इते कोणीच नाही हा
काही गरज नाही कोणाला काही घेण नाही देणं नाही तसं खेड्यांमध्ये असं नाइ का मग किती पण दूरचं नातेवाइक असो काही असं काही नाही पण तो एक एक प्रकारचा तु जीव्हाळाच आहे नाही का अजून पण आणि गावाला कसं टंबल रमत सगळ्या गोष्टींमध्ये बन रमत ठीके काही सोयी सुविधा नसतील पण मग तरी खूप आनंद आहे. गावाला लोकांमध्ये आहे की नाही बघा बर अजून पण आपण बघतो. आणि खूप सुखी गावाकड लोक मी तरी सांगते अनुभव खूप सुखी सगळ्या गोष्टींधून
चल बाहेर गेल्याशिवाय काय आणल्याशिवाय स्वयंपाक बनत नाही
तस त्यांच नेन त्यांच न न त्यांच नाहीचेय त्यांच सगळं घरचाच असतं त्याच्यामुळे त्यांना म्हणजे त्यांनी ठीक आहे शेतकरी लोक बघा आता गावाला तर मोस्टली सगळे शेतकरीच असतात. त्यांचं काय? केलं एखाद्या दिवस काम केलं मनाला वाटलं तर केलं नाही वाटलं तर ते मला सारख आराम पण करू शक तसं आपला न ना आपली डुटी आपल्याला एवढं प्रेशर आहे ड्युटी असले ते ड्युटीवर ऑफिसला जाणचेय काम खरंचेय ते त्याच्याशिवाय ऑप्शन नाहीचेय बरोबरे आपलं फक्त अं मला तर असंच वाटत फक्त शहरातल्या लोकांचा असं दिखावाचं आहे फक्त. का नाही सा
हं हं हं दिखावा आणि ते कसं त्यांना केल्याशिवाय पर्यायच नसतो हम् काम केल्याशिवाय पर्यायच नसतो खेड्यात कस अ नस सकाळी भाजीला तर शेतात जरी असलं तरी घेऊन जाता तस आपलं इ
नाही अरे बघा तुम्ही लहान मुलांचं पण वातावरण बघितलं तर गावाकडची छोटी छोटी मुलं किती स्ट्रॉंग असतात. बोलायला सगळ्या गोष्टींमध्ये ते म्हणतात ना ते म्हणजे वाटत पण नाही एवढे एवढे पोर किती बोलतात सगळ्या गोष्टी मध्ये एक्सपर्ट असतात ते तेच आपल्याकडच्या मुलां हाताने खाऊघाला झोपवा त्यांना हे घरात
त्यांच्याकडे कसं अं लोकांचं येण जाणं असतं त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलणं होतं तसं आपलं कसं घरात दरवाजे लावला का घरात
घरात हाप्त्यात तेव्हाच ते बोलणं काहीतरी होत आणि गावाला कस व अजून पण काही ठिकाणी मोठे मोठे जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे त्या मेल कुठून ये एकत्र कुटुंबामुळे एकत्र कु टुंबामुळे खूप फायदा आहे काही लोकांमध्ये अस हम्
मोकळे राहता बुवा मुलं हम्म हम्म हा हा
प्रदूषण आहे खूप तसं पाहिला गेलं तर गाड्यांचा आवाज
हम्म हम्म प्रदषण
लक्षण काय अस नाले गटारे आहेच हा हा नाही का सगळं तेच गर्दी तस खेड्यात काही नाही नुस्त सकाळी ते लोक बघा सकाळी दहा वाजता जेवण करणार
हा हा
करणार संध्याकाळी परत सात वाजता झोपणार तसं आप लं रुटीन नाहीच आहे आपण दुपारी एक दोन वाजता होत रात्री आता अकरा वाजता जेवतो हा झोप नाही काही नाही नाही रुटीनच तर काही फिक्स नाही आहे कस काय. आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी वातावरण छानच आहे अजून छानच आहे आणि गावाला जायची. ते ओढ पणत का.
हम्म हम्म आणि कस ज्या तर कोणी राहतात खिड्यावर गावावर. त्यांनाच तो अनुभव येतो ज्यांचं नाहीचय आहे कोणी हा हम्म.
हां काय ये पण त्याचे इतकं सुख कुठेच नाहीये. बघा आता तुम्हाला सांगते गावाला क स एवढे सगळे गावात असं मंदिर अस तात सगळे त्या मंदिरात सगळं असं अ कार्यक्रम अस तात बघ सत वगैरे बसतो, आरत्या होतात. सगळ्या ते आपल्या नाहीत इथे कुठे पाहायला मिळत. करतात इथले पण लोकं पण जेवढं तिकडं होतं तसं इक डे नाही होत बरोबर आहे क नाही? इकडे नाही होत आता बघा गावाकडचे ते लोकं की ते म्हणजे आजी-आजोबा अजून ते आषाढी वारी करतात ते पंढरपूरला जातात.
हां हां हम्म. हां आता आषाढ महिना येईल ना? हम्म हम्म. त्यांची तयारी सुरू झाली असेल आता.
किती पण वय झालं काय झाल. तरी ते थकत नाही. त्यांना पांडुरंगाची ओढ लागलेली. तसे ते खेड्यातले लोक नच हे असत हे जास्त..
हा आणि आता सिटीतले पण जायला लागले बर का बरेसे.
आता कळायला लागले ना. सगळ्या काही गोष्ट ते.
हम्म. हम्म. कस. आणि त्यांना आता बरेशे तरुण-तरुण मुलं जास्त जात तात आता. एक मजा म्हणून जाता. हा हम्म. हम्म्. शिर्डीला वगैरे आता खूपच निघालय.
हो, हो, दरवर्जी जातात लोकं.
हम्म. हम्म.
काही नाही. मस्त सगळं छान वातावरण.
हा तेच तर, हम्म.
हिरवं. हवा पण चांगले स्वच्छ हवा. त्याच्यामुळे एवढे आजार हां. शिक्षण शिवाय बघा तुम्ही तुम्हाला सांगते आपलं किती पण एकदा मोठ्या मोठ्या शाळा असू द्या काय असू द्या पण गावाकडच्या ज्या आहेत. म ते अजून पण चांगलच आहे. हंणि शिकवतात सगळी मुलं गावाकड
हां आपल्या इकडच्या ना कसं शिक्षकांना माहिती होऊन गेल्यात. ते मुलं फास
क्लास लावतात बाहेर क्लास लावतात बाहेर जातात तसं गावाकडे नाही ती मुलं शिकतात त्यांना माहितीय आपल्याला गोष्टीशी ऑप्शन नाही. चे त्याच्यावरती करतात ती मुलं आणि तुम्ही बघितलं असाल बहुतेक गावाकडची त ते सक्सेस होतात. तुम्ही बघा आता एम टू सू. तीतूनच जसं आपली मराठीच मुलं अस
हो ना हम्म हम् हा. हम् हम.
काता पाव आणि ब्रेड आहेत तोय आवाज?
हो मधून मधून थोडं आटकतंय. काय म्हणताय? हम्म.
ताता म गावाकडचं वातावरण बघण्यासारखं असतं ते सगळं हिरवं हिरवं असतं सगळं.
हा इतक्या दिवसात यावेळेस पाऊस लेट झा नायत एवढ्या दिवसात त्यांचे पेरणी सुरू झा
पेरणि सुरू राहते. कामं वगैरे चालू होऊन जातात.
हम्म हा आता ये
हम्म आणि खूप मन मोकळे असतात. बहुतेक हो का? ती घाव कडची लोक नाही का बिनधास जग खायच बिंदास रायचं. आपल्यासारखा नाही याचा हापपाय त्याचा हाक
हा ना तेच तर आपलं एक तारीख नाही आली का सुरू होऊन जात.
सुरु हुन जात आज याचा हप्ता न ऊद्या त्याचा प्ता तस त्यांच काही नाही लोड पण घेत नाही ते मस्त जगतात ते. स्वतःसाठी जगतात ते हिणता फिरतात काम पण करतात आणि सगळं घरचं शेतामधलं घरचं राहिल्यामुळ काही टेन्शन नाही त्यांना अजन हो हे केला पाहिजे ते केलं पाहिजे असं काही
काही नाही हा हा त्यांचं कस रोजच रुटीन असतं. शेतामध्ये आज हे चौदा का ते करायचं हम्म- हम्म बाकी तुमचं कुठलं ए मायेर?
माझं चांदवडजवळ ए
चांदवड जवळ हम्म-हम्म माझ लासलगावच्या जवळ ये वा कदमनन
वाक - वाकातचेशशिरवाडे हा आहे ना हो नातेवाईके आम हो नातेवाईक तिथे
अंस हम्म- हम्म हा- हा
निघतातच हा बाकी काय नाही. तुम्ही?
मजेत. बाकी? हा ए मोठी मुूलगी आत ता लास्ट इयरलाये आणि छोटी बारावीला आता हम्म
लानेहे हो
म नवीन वगैरे काय रेसिपी बनवता? हं नवीन रेसिपी वगैरे काय बनव त म्हटला मा
नवीन रेसिपी काय म आपलं हेच रोजचं काय म नाशत्याचेच प्रकार हे बनव ते बरव पोरांचं असत
हा हम््म् बाकी गावात नाही नव्हत का मग इकडे कधी
गावाकडे हो जाते ना काही कार्यक्रम येते आता तर कंटिन्यू लग्न कार्यक्रम येत सारखं चालूच होतं म्हणजे पूर्ण त्या आताच गेलाय गावाला जा इकडे हा तिकडे जा चालू होत त्यात आता अधिक मास होता, अधिक मास पण जायचं यायचं घरी पण पाहुणे-बिहुणे सारखं तेच चालू होतं.
हो का? हम्म हम्म हम्म.
बाकी काय तेच
हां हां मग सासर इथलंच आहे का नाशिकच?
अ हां ते गावा गावाकडचे पण इथेच राहतात सगळे
हां हम्म हम्म. हां हां हां. बरं चालेल मग अजून काय म्हणता?
अजून काय नाही
हम्म हम्म. चालेल म. बाकी? झालंय का? हम्म हम्म.
नाही झालंय अजून दोन तीन मिनटं बोला.
अ हां हां हां हां हां बर हम्म हम्म. मी काय नवीन वगैरे आता मुली मोठ्या झाल्या ना? म आता त्यांना वेगवेगळं पाहिजे असतं. नाश्त्या पहिल्या कसं भाजीपोळी खाऊन मोकळ्या व्हायच्या तसं आता नाही हां हां.
तरी पण मम्मी आम्हाला नाश्ता न स्नॅक स्नॅक्सच वेगळा टिफिन न्हेता. जेवणाचा वेगळा न्हेता मग स्नॅक्सला हे बनवुन दे मम्मी. ते बनवून दे ते करता दुपार हो ऊन जाते.
हां ना हम्म हम्म पहिलेला थोडे लहान अस ले का काय काय पण दिलं तर घे
नाही एकमेकांचं बघून ते जास्त हे कर ततात हे नको ते दे ते नको हे दे.
हां कोणाच टिफिन बघून आलं का मग तेच पाहिजे राहत असेल. हम्म हम्म हां आम च्या पण तशाच होत्या लहान होत्या ना कोणाचं बघून आलं तेच लागायचं. त्यांना म मग तेच बनवून पाहिजे असेल दुस ऱ्या दिवशी.
हो आमच्या ला जसं साऊथ जास्त आतं साऊथ इंडियन इडली ढोकळा. ये आपलं डोसे हे. ते लई आठवड्यातन दोन वेळस तरी लागतं त्यांना खूप आवडतं त्यांना मग ते का करते मग तेल कट राह. नाही काही नाही तरी अ हा.
हम्. ते आता आता आमच्या त्या ख्यातीने पहिले खायचे.
हा आता खाते असून थोड्या दिवसांनी काही माहिती माहिती झालं. समग्ल कस्तीय्या
नाही मग आता काही हे आपलं पिझ्झा अजून पास्ता असं काही बनवण चालू अस. सँडविच असं वेगवेगळ्या काहीतरी भाज्या असतं मग त्यांना
चांगलंय ना आता मोठे झाल्या आपण पण असेल ना थोडा फरक.
त्याच बनवता नाही त्याच बनवता थोडा पसारा घा घ घालून ठेवता भरपूर पसारा.
हम् गावकाचे मुली बघितले असून एकदम छोटे छोटे असतात ना. नववी दहावीला तरी पूर पूर्ण बनवतात त आपल्याकड लाणारच. नाही एवढ्या लहान लवकर एवढ्या लवकर तरी नाही बनू शकत.
नाही नाही आता मीच आम्हीच होतो मीच होती ना पाचवी सहावी सातवीला पूर्ण सं
ती पण बनवायची आणि आता माझी मुलगी सातवी ला ग्लास पण बनून देत अभ्यास आहे अ ह.
हा हा आणि खरंच वेळ पण नसतो त्यांना सांगून बोलून काही उपयोग अच नाही. क्लास.
चालेल चालेल छान वाटल बोलुन तुम‌च्यशी ठीक आहे चला बाय हा.